काय करायलेस ग?
कामातय आक्लायंट आहेत
जेवलीस?
जेवायचंय अजून कामय आईंग बोल बाई
कसं आलंय मग-
काय बाई निवांताय हाय काल फिरून आलोय
काय?
बोल डोकं दुखालय. आंग दुखालय काय करायचं? काल गेल्यालो तामिळनाडूला जाऊन आलेलो.
हं हं
हं
जेवलीस?
नाही आत्ता जेवणार आहे. काय कराल्यास? ये ये पार्लर मध्ये ये जरा मदत करायला ये
हं येतो कि
बर ठेवू काय कामाताय ठे